ह ह.. हमं. आली क्लास वरून.
हा. क्लास वरून आली. हम्म. शिकवलं ना आजीनं शिकवलेलं हाय.
भाऊजींना दिली घेतला का चहा? शिकू राहिली चांगलं.
हा. उद्या स्पेशल हाय.
हम्म हम्म. हम्म देतील हो. हो. जेवण मगच, केलं आता जेवण झालं. पाईप टाकलं नेऊन ठेवा. आली का? परी शाळेतून.
परी आली शाळेतून. हे मस्ती करत आहे. ती
मोहन.
हम्म.
कुठे गेली? आता.
हे काय
हा...
ती खालीच गेलेली आहे.
हाच ना हा काय म्हणे भाभी काय म्हणे?
काय? नाही पाणी झालं. म्हणे वरच्या टाकीतलं.
संपलय काय? आज.
हा.. व
हा. ते एक, एक ते रांगोळी
हम्म.
हम्. लवकर संपलं असं हम्म.
हा मग काका मगशी लावलं होतं मी आली होती तेव्हा क्लासवरून.
हा.
काय? आलंच नाही पाणी. आता लावून पाहाय येईल थोड्या वेळाने.
हो तिचे भांडे जुना राहिलं असेल ना.
भांडे झाले वाटते कपडे राहिले होते ताईच्या इथ धुतले कपडे.
धुतले का ताईच्या इथ?
हा कपडे ताईच्या इथे धुतले.
हम्म
आता ये संध्याकाळी. भांडे घासून गेले संगीताचे
हम् पाहुणे होते ना त्यांच्या इथ पाहुणे असते की जरा जास्त लागतील.
हम्म.
हम्म
वि चार पाव त चार आठ तर झाली.
हाव.
हो, त्याच्यान संपल ते पाणी हम्म.
हा. भांडे निघतात ना लय मोठे? हम्म दोन दिवसाची भांडे.
पाहुणे आले की भांडे लय निघतात. हम्म. कालचे आजचे.
हम्म
आमच्यापेक्षा त्यांची जास्त असते का बर? आहे ना बरं डब्बेने कि आमच्या इथं कळक प्रशालेची है क्या?
नाही.
नाही नाही मला मणी शंभर रुपये वाढवा मी ब मला आता डबल म्हटलं म्हटलं की म्हण दुसरी बाई पाहतो मी आता जाऊदे. एवढे थोडी जाल सहाशे होते, तुला आता सातशे केले मी आता दोन तीन महिने. तीन महिने तर झाले मी सातशे केले दिले लगेच जहर कुठून वाढवणार आहे? एक वर्ष तर होऊदे त्याले. एवढ्या लवकर कोण वाढवते? कोणीच नाही वाढवत.
हम्म.
मुद्दामून म्हटलं असं ना तिन, म्हटलं असं एक दिवस म्हणे मग नाही म्हटलं काय तिन? सातशेचच घेतले आता घेतले हा आपण मनीच करू काच करू.
काय घेऊन हम्म मांगू जाऊ द्या तिकडं.
हा खालती काट. वाढवले की वर मणतेस मग या मले वाढवले मग वरती. वाढवायचे असं तिथं काही असल. मग तर हम्म. आ ती बुढी तर पाचशे रुपयात करते व चारशे दिले तरी करते. दोन टाईम येऊन शंभर रुपये हातात. शंभर रुपये हातच्या जरी घरात दिले तर.
करते ती, हम्म पण आम्हाले जमत नाही ना
नाय नाय रे जमत नाय ना.
हो ना.
शाळात जायचं मले सकाळी हम्म. हम्म.
खालचं तर.
वैशू चा झाला का क्लास?
हा. सकाळी लवकर होता, ना आता सुटला तिचा.
हम्म..
तुळशी काय नाही. आपण तिकड जेवण करत होती. आता,
हो का?
ह् तुला काय जेवण नाही होत ना सकाळी चालू होती? आज स्पेशल कॉल झालाच नव्हता आमचा दुपारी आज उशीर झाला. हमं. तर तिले राहते, जेवायला वेळ.
हो का?
हो. ना, बरं. हाय ना लागलं ते तेवढंच.
हो.. पंधरा हजार भेटते हो. आज झोपली नाय का? मग, दुपारी. तू रूम मध्ये मला झोपली होती ना?
परी खाली आली ना तर, खाली तिला घेऊन जायला लागील.
हं..
अभ्यास, बिब्यास घ्यायला इल की याच.
हां..
ती झोपली की मग, थोडस आपल्याला आराम होते.
हो.
हम्म झोपेत तर
आता, झोपणार नाय आता, पाच वाजले आता कायची झोपते ती.
आता. नाही झोपत ती तरी झोपते, ओ काकू ती.
हो. का? झोपाला आला मग, रात्री झोपते लवकर.
ठीक आहे. हो. लवकर झोपते, रात्री टेन्शन नाय त्याचं झोपायचं. हा आपण इकड डोळे लावून झोपले की त्याच्याकडे लक्ष नाही दिलं झोप ती. ती.
हो. ना आता कोणी दुस दुपारी झोपलं की, रात्री झोप येत नाही.
पणापासूनच त्याला सवय हाय तशी. हं.. त्रास काहीच नाय. त्याचं झोपायचं.
हो ना आणि
हंम.
उसको अपना बनाना सबसे बडा चॅलेंज है. हो येते, सध्या नाही जात. हो
हा त्याचं क्लासचं कसं आहे.
टास्क टाकनं तर चालू हाय तिचं.
हो. का?
आता उद्या ती पण काय काय स्पेशल शिकवणार हाय म्हने ती.
हम्म हम्म.
हम्म. हम्म. हा हा, कीट कधी भेटते म्हणे.
कीट काय माहिती ती, काल बोली होती म्हणते ते काय.
हा हा.
दोन दिवसांन अजून थांबा म्हणे म्हटलं म्हणे, तिनी आता तिकडन आले की मी तुला सांगते. म्हणे, म्हणे कधी देते काय माहिती.
हा हा.
त्यांना मला म्हटलं यांना लवकरच दिली, ते हो ना. ते पण दोनच होते आणि बाकीचे झाले होते म्हणे, पण त्यांना ऍडजस्ट करून दिले म्हणे.
हम्म हम्म. सकाळीकडंच क्लास चालू आहे ना हे. हम्म कशाला ते टाका, असंन
होय ना आता याच्याकडे आपण चारचं आहो ना, तर चार जण, दोन जण गेले दोन महिन्याचे राहिले हा. हा हा, कोणी नये.
हम्म हम्म. तुमच्या गावात नाही का ही स्कीम? गावात नाही का? तुझी मम्मी हो का. हो हो. असं असं ते तेवढंच येतं काय गेलं काय, काही ना काही. लोक तीस घेता. आपण ते चाळी चाळीस घेते. आपण तीस घेतलं की ब दहा रुपये वाजते म्हणून, कमी घेत
हा मग काय तर, पण खेड्याची लोकं देतात म्हणा. हम्म, आपल्या खेळायची सिटीपेक्षा खेड्यातले लोक देत
हो, चालते तिथं, पहिलंच चांगल.
हम्म, त्येन त्या. कारण कि ते कामर गाव हाय कारण जास्त वेळ परवडत नाही ना मग ते गावातल्या गावात देतात पैसे चाळीस रुपये हू ऐन तेवढच तिकीट वाचते म्हण
हो कामर गावात ही असेल नई
हाव कामार गावले हाय ना मोठे मोठे हायता हू गावात नाही गावात टाकलं तर आपलं चालते हू
मग तुमच्या येळे गावात एकही नाही का
ऐक ही नाही
बाई बाईं आमचा तो आतापर्यंत शिका लागत होतो हो मस्त चालते ना
मस्त चालतेना मला आज टाकाय लागेल आता शिकू लागली त्याच्यासाठी
हा हा हो.
हा परीचे पप्पा जाते याटो यानी बसनी हा. कारंजात राहायचं काय काम नाही ना
हो. ना. तेवढंच पहाड ही वाचते आपलं हे होते.
हम्म.
आत्ता नाहीये वाटतं तिच्या गावातल्या गावात
गावातल्या गावात.
हम् ह
इथं कधी येते कधी येत नाही तिथं कशी कस्टमर चालून चालू राहत
चालूच राहते हो हो. केस हे ते कापायला काही ना काही काही ना काही रोजचं चालत राहील.
हा. रोजचं.
लखनऊ ते
हा. मग, गाव लय मोठा आहे आमचं. पाटील आहे ना तुझ्याकड, पाटील आहे. बंजारी आहे.
पाटीलही आहे. बंजारी ही आहे. अजून आमचा समाज
तुमचं नाही आहे.
हा हा.
हम्म.
घ्यावाच लागेल तर मग समते तर
हम्म. मोठंय गाव.
हौ ना.
हम्म.
गावचा लेक मोठा आहे तो आमचा कार्यक्रम असला तर लय फिरायला लाग
हो का? हम्म.
हो.
कायचा कार्यक्रम रायचा तुमचा?
ते पण पंधरा फेब्रुवारीच
हो का?
तेव्हाच गावात जात असते मी माहित होती मोठा आहे म्हणून.
काय असते तो पंधरा फेब्रुवारीला?
निवडणूक निघत असते ना आमची
हो. हो.
हा. हू प्राती दिवस नेत्या पाचही दिवसनी नू हा देव असते ना.
हम्म
देव असतो म्हणत की पाल ते घेऊन चालायचं सात दिवस हम्म. सत्ता बसतेन
हा ना
चहा झाला का? जेवना, आम सातही दिवस जेवनच. लोकाची इथं. एकेक घर एकेक घर. हम्म हम्म घरी बनवायचं कामच नाही.
तुम्हाले असेल.
हा आम्हालाही असते. हा आम्ही करतो नाश्ता कधी जेवण वगैरे म्हणजे आपल्या याच्यावर असते ते.